हां बोला क आज येतय
हा येतोय येतोय बोल की जेवलीस
नाही अजून जेवा्हायचे
हा हा हा काय करायला ह
तुमचं झालं का जीवन
नाही आता जेवण बनवून झाले तुून जेवायच आहेत का
हो होय
हो
हा
ह काय करायलास
काय नाही बघा बसले बाळाचा अभ्यास जरा घेतला
हारेत
हो यावले स्वयंपाका बरलाम्
आणि काय मग
काय नाही बघा तुमचं आवडलं
आमचं आत्ता सगळ जेष्ठ जेवण वगैरे आवरले आता जरा अभ्यासला वसा
तर
आणि मग बाकी जेवाय येतं वगैरे नंतर थोड्या आहें
हा हा साडे अठरा वाजता घेतोय स्टार्टच करतोय अ वेळ झालाय आज हा
हा हा हा चाले काय मग
आणि काय नाही बघा
काही नाही काय केलाय जवणाला
जेवणाला बनवले मी भेंडीची भाजी बटाट्याचे आम चपाती भात भाकरी
मग बटाट्याच्या रेसिपी येत असतील तुम्हाला काहीतरी नवीन
न आलू पराठा देन.
हा.
हम्म ते काय रे गुलर लो भराा कोणाला पण येतोय त. काय बनवले.
आज आमच्यात नॉनव्हेज आहे.
वर एक
हो बुधवार याल.
हम्म.
हा आणि माझ्यासाठी मटकी मी नॉन व्हेज नाही ना ख त्यामु
होय.
मटके.
हा हा हा.
हा.
नॉन व्हेज पहिल्यापासूनच खात नाही का?
अ नाही नाही नाही आता फक्त दोन तीन वर्ष झाली बंद करून
हा.
म्हणजे ते बलदान मास वगरे धरतो ना मी
हा.
त्यामुळे ते बंदच केले खायच हम्म.
बाळ आहे कय आता चार वर्षाचा आहे ज्युनियर के जीला स्कूल ला जाते होय.
छान नकी त्यातन वेळ मिळत नसल नाही तुम्हाला
नाही दिवसभर हच्याच माग पळा आता स्कूल चालल्यापासून जरा फ्री
रे हा नाहींतर ते दिवसभर त्यांच्यातच
त्यांच्यातच
होय खरं शहा सटत असतील कि ते
हो ब बाराला येतो रिटर्न साडेआठला जातो बाराला येतो.
बाराला आणि बर दय दिवसभर
नाही आल्यावरती झोपण चारला च उडतोय झोप लागे
मग बरं आहे का तुम्हालाच तेवढा वेळ
हा एक दोन वाजेपर्यंत एक दोन वाजता झोपतोय त चारलाच उठत.
होय हम्म चांगला आहे का मग- दमवत नाही तुम्हाला तब्येत वगैरे बघडली काय तुमची?
होय. जर सर्दी झाले अ दपरी नायो.
तधब्यत बरे नाही होय.
कोणाचं फोणे घ म्हणते कोणाचं फोणे घ
हा माऊचा आहे तुमचा माऊचा
हम हम
हम्म आणि काय काय मग
आणि काय नाही तुम्हाला काय मुलं
अ नाही मी अजून म्हणजे आता माझे सहा सात महिने झाले मी मॅरड झाले आणि मी एम एस ती कॉम्प्युटर सायन्स शिकते अजून मग माझ सेकंड इयर हे होय सेकंड इयर चालूय शिवाय युनिव्हर्सिटी ला
हा हां
हा माझं गाव बाघा माझ माहेर आहेत इचलकरंजी आणि आता जे सास्र आहे ना ते करुंद वाड नृसिंहवाडी होय होय होय तुमचं?
माहेर माझा ग्रं रुगाव आहे. कोटीमंगळ तालुक्यात अगरंजगाव आणि सासर इथे येळावी तासगाव तालुक्यात हम्म.
तुम्ही काय तुमचं एज्युकेशन
बीएसी केमिस्ट्री झाल्या. होय होय हो राहिज भेटय.
मग पुढं का काय म्हणजे हे का केला नाही कंटिन्यू का ठेवला नाही
लास्ट इयर राहिलं होत त्यावर लग्न झालं परत हे बाळ झाले ु हा त्यामुळे मग हा त्यामुळे नाही कंटिन्यू केलं हम
चांगलं म्हणजे बीस ब भरपूर झाला अस ना तुमच चांगलाय आता म्हणजे बाळाला तुम्हाला शिकवायला एकदम ओके म्हणजे
हो जॉब करायच इच्छा आहे पण आतूनची यांचे हे की न जरा मोठ तर होती त
होय होय
ह एकच आहे ह बाजाला एकच अ एवढा कडकडी एक त्याच आहे की बोलायचं काम नाही
ते ते मोठ झाल्या शांत येते
पण्याक बाार झाला एकच आहे मुलगा
जॉब करा मस्त भेटेल स्वतःच्या पायावर उभं राहिलं कधी पण चांगलं होय होय होय
हम्म
गरजेचं आहे सध्या
हो एकाना मिळून काय होत नाही दोघांनी र करायला लागते ते
हो
हम्म
घरी कोण कोण असतय
घरी सासू सासरी दी म्हणजे दीर पुण्याला असतात मिस्टर मी मुलगा आजल सासूबाई आहेत
हा मोठ्या फेमली तुमची
होय होय तुमच्या घरी
माझ्या घरी पण म्हणजे अ सासू-सासरे माल देर मिलिटरी ममध्ये आहेत आयटीबी पी पोलीस मध आणि मिस्टर झाले एवढंच जॉईंट फॅमिली आमची आणि मग नंतरकडं काकी काका म ते धीर त्यांची बायक वगैरे आहेत असं
हा ह
हम्म
सपरेट आहेत का
होय ते सेपरेट म्हणजे घराला लागूनच आहेत
हम्म हम ह
हम्म हम्म
असू देे तेवढीच करमणूक मग जाऊबा हे असतील की
नाही अजून त्यांचं लग्न व्हायंय देरांचं लग्न व्हाय सगळ्या देरांचं लग्न व्हायचं आता त्यांच लग्नात दिवाळीत आहे त्यांचं लग्न
थरले व
ठरलंय आता
हा हा
आर्मीत असल्यामुळे त्यांना सुट्टी वगैरे बघवणच सगळ हे करायला लागते ना त्यामुळे कसं मला दिवाळी नंतर सुट्टे त्यांना आले मध्ये आले होते मे महिन्यात मध्ये ठरवून ठेवले नसते आता मग दिवाळी नंतर लग्न आहे
हो बाई
जावं येते होय आम पण वर्ष येते अजून मग त्यांच पण येत हम् हम्म चालेय होय होय आणि ती माझ्यावर म्हणजे माझ्या हो म्हणजे माझ्या इच्छित आहेत आपण हम्
आणि सासू सास सासूबाई बरोबर काय बोलणार ना असं होते
होय ते पण आवघडते आणि माझं कसं घरात मी नसतोच मेन म्हणजे कस मी एकदा कॉलेजला गेली की नाही संदे तास सात वाजताात मला घरी यायला कारण की कोल्हापूर मधून बसेस नसतात ना नोर् ला जास्त मग इचलकरंजी मध्ये या इचलकरंजी मध्ये पण टामावर नाहीत पाच साडेपाच अस टामिंग अस म मग यायला म्हणजे वेळच होतोय हा तसं म्हणजे मम्मी करतात
हम्म
आणि एकदा मी करतो
हा
लाही कंटा आला नसला तर मी करतो नाहीतर मग मम्मीच करते
अभ्यासानी
अभ्यासाने असते की अभ्यासाने करायचा एक्झाम वगैरे असत त्या वेळेला काही काम वगैरे लावत नाहीत मग मात्र अभ्यासात
हम् हम्
एक्झाम नसली की मीच जरा करतो ते बरोबर वाटत नाही ना
वच खेळ
होय मीच करतो जरा भाह दे म्हणून आल्यावर थोडं करायचं
हम्
त्या थोडं करत जञात आजते आचं चालू होय आणि कसं आमच्या घरात वेळे जरी कटेट ना सगळे
हम्
त्यामुळे कसं मला शिक्षणाला त्यांनी घे दि जास्त म्हणजे सपोर्ट करतात हम्म त्यामुळे ते एक बेनिफिट चांगलाय माझा
हो हो
नाहीतर घरात कसेा असतात म्हणजे जरा खेडेगाज पडते नाही करून वाढ नाहीतरे एक ठिकाणी काय मा का मुलींना तेंच घर काम घर मुलंसांबायर वगैरे असं चाल च्या इथं म्हणजे आमच्या इथं तरी तरी आमची फॅमिली कशी वेल एज्युकेटेड असल्यामुळे का ना मला शिकायला देतात
देतच
होय आणि काय म्हणता मे महिन्यात काही फिरायला वगैरे गेलेला का नाही हो बाळाला घेऊन
नाही कुठं लगून माहेरी ते एवढे गेलेलो बघ तिकड कार्यक्रम होत त्यामुळे तिकडं गेलेलो.
हा. चांगय ह बाकीन का
बाकी निवंतच आहे बघा आहेई काय तर करत राहायचं
हम्म अससन वाल अतोा रसग.
हो आले की आता हे आलाय मध्ये बैल पोळा.
हो तुम्ही महाराष्ट्रीयन बेंदूर करता.
होय होय महाराष्ट्रा बेंदु.
हम्म.
कर्नाटके नसतो आमच्याकडे. महाराष्ट्रन हा तुमच्याकडे असते कधी करबीर तळायची.
काय.
ते बिंदूर.
हो आम्ही बिंदु बेंदूर करतो की आम्ही.
हा हा.
मग त्याला आम्ही फक्त पोळ्या वगैरे करतो पोळ्याचा नैवेद्य वगैरे हेच. कने बैल वगैेु. तो घरात.
मग महाराष्ट्र येन करताय का मग.
महाराष्ट्रीयनच इकडं सासरी महाराष्ट्रीयन आहे माहेरी माझ्या. कर्नाटके बेंदुर आहे.
आहे काय.
होय.
हम् आमच्याकडं ते करंजा कापण्या ते पण करतात.
हा तिथं म्हणजे आता आगाव साईडला असं सगळे सण असं मोठ्याना करतात.
होय होय.
हम्म चालत चालते चालते आवरातून पण. मी पण आवडतो बर. चालते ठेव का चालते बाय हा.